ह हा येतय आवाज हम्म बोला काय चालंय.
काय नाही ऐक आवरायचं घरातलं
ह ह.
तुमचं पण यालय लई आवाज तिकडं
याल्यात यालय काय बर बर आत्ता बघा
हा आणि जरा जरा यालयस तस
हम्म हम्म बर बर ये ते आवाज आता.
हा यालय यालय.
हम्म.
खडबड म्हणजे काय व्हालय ते कानातलं हाय ना माझं ते फोनला वाजालय कटकट कट हा त्यामध्ये बाजार हेड फोन कुठय बघ मी पण आवराय लागलोय घरातलं
हा हा
धून वगैरे धुवायचय अजून
हा हम ह
हम्म चहा पाणी झालं तुमचं चहा पाणी झालं का
होय झालय सगळं झालं बघा
चहा पण झालं मुलगी गेली शाळेला पण जाऊबाईची दोन मुलं गेली ह्
हा
हम्म
अ
ह
आणि जे स्वयंपाक ते आवरलंय वाटत
स्वयंपाक आवरलाय
हम् हम्
स्वयंपाक आवरले आता बाकीची काम ते आता गेलेत सगळे कामला बाकीची काम करायची
हो
अ काय चाललंय उन्हाळ्याच काय स्पेशल
काय आहे हेच की
हम्म सांडगे पापड काय केला का नाही
होय केलय घरात जरा
हम्म
काही घ के
काय म्हणला
मागच्यावेळेच जरा जरा हाय ग सांडाग पहिलाच
हा हा
हम्म मुलतानी हळदी काही जास्त घातलं नाही ऑर्डरच केले
ऑर्डर घेताय होय तुम्ही
होय म्हणजे आहे तेच की अ डिस्कोच शाबू कवाळू
म
हॅलो
परब
हा हॅलो आवाज ये ना रे हो स बोललेल ते आवाज आले
येन
हे आवाजही ईना
बिना काय बघा आपल ते काय
ह खर क हे वालय हो खडखड असा आवाज आ
हम्म पण परब आपल्या इथं हॅलो आवाज येतोय का
हा‌ याले याले
र्रेजचा प्रॉब्लेम झालाय ओ लय काय लाईट गेली का नाई टॉवर बंद होतात नाहीत खेडेगाव असल्यामुळ रेंजचा लय प्रॉब्लेम येतोय लय म्हणजे लय अजिबात म्हणजेें रेंजच येत बाय
ह ह ह लाईट गेल्या का
लाईट गेली ना टॉवर पण बंद होत्यात आणि रेंज चा प्रॉब्लेम आहे लई म्हणजे लई अस होत. मग आता येतं ना व्यवस्थित.
यालग बाहेरच ते आवाज आलीस ना बोललेलं
कोण आली मधुनच सोमवार आज आज मंगळवार‌ हाय ऍक्च्युली.
होय आज बुधवार का मंगळवार
ह हा बुधव मंगळवार हाय आज मंगळवार असल्यामुळ काल सोमवारची लाईट नसत्या पण शेतीमुल काय होत इगड शेताची लाईट त वेगळी ती वेगळी असं करतात.
होय.
हम्म.
आमचं पण सोमवारीच गेलंत. जात एका
हा हा हा. मुलगी हे करालाल्या हम्म खेळालागलया
झोपून उठली
झोपून उठल्या आत्ता तिला खाऊ केल्या खरं गरम आहे की ते खाऊ गरम कस घालायचं
होय.
गरम असल्यामुळं नाही जरास गार करायला ठेवलय आता आता
हम्म काय हे घालताय पेज ते घालताय काय
हा पेजच घालते. ते नाचणीची पेज करते पातळ, नाचणीची परत मुगाची जरा तांदूळ ते म्हणजे एक टाइम सकाळच काय करतय, हा, ना भाजायची आणि भाजून दळून दळून आणायची आणि दळून आणायची आणि आणि पूर्ण काय करायचं जरास भिजत ठेवायचं ते पीठ आणि मग पुन्हा भिजवायचं असं करतो शिजवलं की जरा ते मऊ होते ना, मग डायरेक्ट शिजवलं की जरा लवकर होत नाही मग भिजवून शिजवले की लकर शिजतंय.
होय.
पेज करून पाजतोय पेजच आणि संध्याकाळचं काय तांदूळ मुगाची डाळ जरा भिजवून धुवून त्याची पण पेज करतोय हा मिक्सरला लावतो तांदुळ आणि डाळ धुवायची जरा सुकवायचं आणि मिक्सरला लावायच त्याच पेस्ट करायचं असं
हा
थोडस आपल्याला पाहिजे तर जरास मीठ घालायचं नाही तर साखर घालायचं
चालेल हा गोड गोड
काय करतोय मीठच घालतोय उगच त्यातन
होय होय आता एक त्याच्या पोरास्नी गोड आवडत तच नाही खातच नाहीत
गोड खातच नाही अजिबात नाही तर ते सार्लॅक पण आणलेला मी ते सॅरलक पण खाल्ले नाही तीन हा म काय का एवढं ते पैसे खर्च करून आणले नाही खाली नाही ज ना
होय
घरातलंच खाऊ खाल्ली होम
भातावरच पेज घेतल तरी चालतेय की
हा मग आता ते तांदूळच असते ना भात आताचाच प्रकार आला की तांदूळ आणि मोगडांळ म्हणजे पेज करायला कसं चुली वर भात करतात पण काय होते वऱ्यान सगळा धूर
होय होय
म ते घरात भात करायचं म्हटलं तर ते वेगळं ते वेगळं कराय लागतंय त्यामुळं पेज काय घालत नाही नाही मी फक्त ते डायरेक्ट तर पीठच करून घालतो पातळ हम्म पातळ पानी भिजत घालतोय
हा हम्
तिला सातवा महिना पूर्ण झाला अनेक महिन्यानंतर काय करायचं भाज्या असतात का नाही आपल्या म्हणजे फळभाज्या बटाटो गाजर ते जरा असं गिर्रर्र शिजवून घ्यायचं तेची पण पेज पाजली तरी पण चालतय जरा मीठ घालायचं जरा हळद नकळत घालायचं पुन्हा मिर पूड घालायची थोडी
हा
असं करून जरी केलं तरी पण ते
होय टेस्ट लागतंय
हम्म होय भारी होतात हे
हम्म
मुलं खातात पण पण लहान मुलांना एकच एक एकच खाऊन आलेला असते
होय
आणि बिस्किट वगैरे तेवढा नाही हो
नाही नाही आता काय आताची होय आणि खायला पण बघत नाहीत आताची पोर
नाही नाही जरी हातात समजा खेळता खेळता आपण बिस्किट जरी दिलं नाही त ते पण खायला बघत नाहित
शरीराला हेच आपलं
हो अरे छाती पण भरत्या नव नव छाती कस लहान मुलांची छोटी असते कनय अंन्ननलिका त्यामुळं ते भर बरोबर खातात पण लवकर भरत्या छाती आणि मग पुन्हा कफ झाला अ पुना सर्दी झाली म्हणा उलट्या काढणी वगैरे देत नाही
होय आम्ही पण तिला सवय केली पोरगी ला पण
खायला लागलीत ना त्यांच त्यांनी खात हातानं घेऊन आपण त्यांना काय लागत नाही
नाही नाही हे पाहिजे ते पाहिजे करताच
हो हम् माणसं किती वरडायल्यात दारात माणस रस्त्यावरून हित रोडवर रोडवरच त्या आमच चालत कोणतरी भेटल्यात वाटतंय किती मोठ्यान बोलाय लागल्यात खेडेगावात असंच असतय किंवा म्हणजे असं शहरातल पण जरा हे राखून बोलतोय आपन आपण पण खेडत नाही अ बिंदास्त बोलतात खेड्या त कस
ह हम्म हम्
कसं बोलू काय नको बोलू नको अस बोलतात पण खेड नाही डायरेक्ट हाका मारतात बोलतात मग त्यांना
होय
अस बर झालं का नाही आवरलं तुच
हो झालं आवरल
होय हा हा हा मग मीच करतो तुम्हाला नंतर ज फोन करतो
हा हा चालते चालते आवरून नंतर न करा की चालत
हम् तुमचं झालंय ना आता हम् तुमच पण आवरा मी पण आवरतो आता पसारा खाऊ घालतो
हा हा चाल हा हा